हां बोला की,
काय चालंय.
काय नाही बसले बघ आता निवांत, जरा टी व्ही बघत होते. आता झोपायचं थोड्या वेळान, हा.. हा.. होय आव झोपलेत आता. मुलं वगैरे‌ सकाळी शाळा असते, त्यांची म्हणून झोपलेत.
हा हा.
हम्म अ नाही अजून चालू आहेत. टास्क पण, कंप्लीट करायच चालूय, नाही आहेत. चालू आहे की, थोडे राहिलेत अजून, हम्म बघायचं कधीपर्यंत होतय, ते आणि ते दोन्ही होत नाही ना थोडंफार हा ते आणि हे, हा. आणि घरातलं आणि म्हटलं की काम ते त्यामुळे थोडा वेळ कमी पडाला लागलाय. हा. कंटिन्यू असं, बसायला होत नाही ना. घरातलं मग कस, जेवण परत कपडे भांडी सगळं फरशी आलं सगळंच येतेय. ते करून मग बसायचं. थोडं करायला हा
आणि घरातले काम काय आवरता आवरत नाही.
आवरत नाही होय दिवसभर आता सगळी कामावर गेले की शाळे मुलं शाळेला गेले कि थोडा वेळ जरा निवांत एक पाच दहा मिनिटं बसायचं. परत आणि चालू करायच घरात तर दुपारी जेवायला येतात. तर त्यांना वाढायचं पुन्हा म परत भांडी घासायची वगैरे रुटीन चालूच असतय वो ते त्यातून मग थोडा वेळ काढून ते कामाच वगैरे करतोय मग
हा हा तेवढ्यातच मग जरा वेळ मिळते थोड करायला.
थोडा आपल्या घरी बसून तेवढं अर्निंग झाल तरी बास होतय ना.
व्हय ते ह्याच मग ट्रान्स्क्रिप्शन च‌ तुम्हाला काय पेमेंट दाखवायल का नाही.
नाही अजून काय दाखवलं नाय ते. ते चेक करून तसं दाख ख दाखवेल ना ते.
व्हय बहुतेक एक एक चेक करतील तसं कणी त्याच्यात एक एक एक रुपये अस वाढून दाखवाले. किती रुपयाला आहे काय माहिती एक टास्क.
नाही काय दाखवलं नाही त्यांनी, काय सांगितलं बोलले नाहीत तसं काय.
हा काय कळ ना ते पण आता किती रुपयेला अन् काय?
नाही होय बघायचं त देतील किती काय ते असेल त्यांचे ठरलेल ते
हा
आ काय म्हणताय मग, कॉलेज कधी चालू होणार आहे?
म्हणाल्यात तरी एक तारखेपासन काय माहित आता कधी चालु होतय आणि काय?
एक जुलै पासून का?
हा एक जुलै पासून.
हा मग आहे. सुट्टी अजून भरपूर आहे. पंधरा दिवस हाय की.
होय अजून पंधरा दिवस निवांत सुट्टी आहे बघा.
हा मग टेन्शन नाही. गाडी येते का तुम्हाला?
फोर व्हीलर, टू व्हीलर दोन्ही येत्या.
हा हा हा म्हणजे क्लास लावलेला का घरीच शिकलाय?
नाही टू व्हीलर घरीच शिकली मी फोर व्हीलरला तेवढा क्लास लावलेला आहे, तीन महि सा
हा हा हा झाला कम्पलेट तो?
होय झालं लायसन्स पण आलं माझ्याकडे आता दोन्हीच.
हा हा होय फक्त आता काय म्हणजे कधीत असं गाडी घेऊन जायला पाहिजे, ना कोण सोबत असेल तर चालत फोर व्हीलरला.
ते कस होते, हा म्हणजे शिकून नुसते चा काय उपयोग नाही. रोज आपल्या हातात पाहिजे गाडी. रोज आपल्या हातात असली कणी, हा म्हणजे कस आता तिथ शिकून आलोय मी नुसता आणि पहिले थोडे दिवस चालवले. पण आता दादा तिकड असते त्यामुळे गाडी पण तिकडच ना मग मिळत नाही मला चालवायला.
हा हा. नाही कोणाचे असेल आजूबाजू तर बघायचं मग
हा पण असं कसं ना आपण एवढं अजून परफेक्ट शिकल नाही, तर त्यांची घेता येत नाही ना आपल्याला
हा होय आणि काय झालं तर त्यानी भीती वाटते. आपलं हम्म हम्.
काय वाट
काय नाही हा नाय ग च कस काहीतरी हे झालं तर तेचा खर्च पण मोठा वगैरे हे होऊ शकत.
हा आणि माझं जरा कस आहे जरा उंची प्रॉब्लेम आहे. ना तर मग काय होतंय पुढं सर रकला ना कि अ म्हणजे जर गाडी म ती असली तर बोलन्याच्या पुढचं काही दिसत नाही.
दिसत नाही हा वर थोडं सीटच्या व काहीतरी म्हणजे उंची करायला पाहिजे सीट असं.
म ते उंचि केल कि मग खाली ब्रेक आणि
ब्रेक हा ब्रेक सापडत नसतील. ते सगळ आवघड मग कमी उंचीचे आणि काय करायचं. तुमची किती उंची आहे?
माझी हायसोडा पाच चार हाय. पण केवढे पाहिजे माहित आहे काय गाडी आपलं शिफ्ट डिझायर म्हणा किंवा माझ हा म्हणजे थोड्याशा छोट्या आता आमची कशी ग्रँड विटार आहे त बो आहे ना लय मोठा आहे लेय पुढं उंच आहे त्याच्यामुळ ते
रोड वगैरे दिसत नसल असं
हा... होय होय तसच होतय.
आता मग माझी कमीच आहे. चार, साडेचार चार असेल किंवा जरा असेल म्हणजे हा. चार, आठ किंवा असं असेल मग आता म आम्ही काय? कराव? आम्ही काय शिकलेल त्याचीच
तुम्ही शिकायचं की पण साधी गाडी आप
मारतीस झुकी
मारुती सुझुकी ते काहीतरी ऐक टाटाची एक एकदम छोटी गाडी पण आहे की ओ ती.
ह हा काय तरी हाय तीच नाव. अ टाटा नॅनो नॅनो ना,
नॅनो हा हा पहिलं होती ते आता एवढं का त्याची क्रेज नाहीये कमी आले वाटत बहुतेक.
होय आता काही एवढं कोण वापरत नाही ते
ह नाही मला कसं बेसिक म्हणजे सायकलच येत नाही तेव्हा अजून टू व्हीलरकड पण गेले नाही आणि सायकलकड पण गेले नाई अस
ह नाही टू व्हीलर शिकवून घ्या टू व्हीलर. पहिला महत्त्वाची आहे
हा होय तेच कि आता ज लहान आपल्याला इथलं इथं जर कुठ आ का बाहेर जायचं झाल. तर घरचे असतात. फॅमिली ते काही गाडी मारतात त्या. होय एवढं काही ह्याचं वाटत फोर व्हीलरच का वाढत नाही पण टू व्हीलर लगच आपल्या इथल्या इथं तर काम होऊन जातय ना आपलं. मग कोणासाठी? थांबावं लागतंय मग. हे सोडतील ते सोडतील.
होय बरोबर हाय की,
हम्म त्यामुळे बघू आता ते टू व्हीलर शिकायचं म्हणायला लागले पण, भीती पण वाटते की अजून सायकल येत नाही, म्हटलं तू बॅलनस वगैरे कसं सांभाळायचा. वगैरे असं.
तसंल काय एवढं काय नसतय. म्हणजे साय
हा हा आणि कस उंची पण थोडी कमी आहे ना माझी त्यामुळं.
मग ते आपल्या साध्या पेप वगैरे अस असतात ना छोट्यावाल्या. तसल्या शिकायचाय कसं हुतेय एकदा जर तुम्ही गाडी शी ना मग तुम्ही जड असू दे उंच असू दे तुम्हाला मार
हा हा मारता येते हा पण शिकताना म्हणजे हलकी
हा आणि म्हणजे शिकताना माग कोणाला बसवायच नाही आपल आपल्या एकट्याना शिकायच हा म्हणजे जर माग कोण तर बस तिथं जडची जडची सवय होते ना मग कॉन्फिडन्स पण येत नाही आपल्याला तसा.
हा हा हां म्हणजे भीती वाटालय हा आता एवढं जड वाटालंय मी जाईन का पुढं असं होत असेल. हम्म हम्म पण टू व्हीलर ला क्लास लावा लागेल ते स्वतः स्वतः होऊन जाईल.
नाही होतेयं स्वतःच स्वतः पण फक्त शिकवणार कोणतरी पाहिजेत.
सोबत हा अस बाजूला हम्म हम्म नाही तेच चालू हाय बघू मुलगा सुद्धा म्हणतोय आई तुला गाडीे नाही का मग ते हे वाटतय. जे काय ते शिकायला पाहिजे. त्याच्या मित्रांच्या आया सगळ्या शिकलेलं आहे म्हणजे गाडी मारतात आणि आई तुला येत नाही गाडी माझे मिव मित्राची मम्मी आलेली आज त्याला सोडायला वगैरे असं तो म्हणतोय. तेव्हा ते हे एक वाटतंय की हा न‌ई मुलांचे जरा होतेय ना. सफाया. कस हाय ती जनरेशन घरी चेंज होईल तसं त्यांच विचार पण चेंज होत. आता आमच्या वडिलांना जे आता आम्हाला येत ते त्यांना येत नाहीेत. पण आम्ही असं म्हणत नाही की हा आमच्या वडिलांना हे येत नाही पण आत्ताची मुलं आपल्या ते समोरच्याला आले की ते आपल्या आई वडिलांना आलंच पाहिजे असं त्यांच हे असतं.
होय होय बरोबर आहे की.
त्यामुळे जरा बघू शिकायचं म्हणाले आता कधी मुहूर्त लागतय बघायचं. तुम्ही घरीच शिकला कोण शिकवलं तुम्हाला? त्याचंच
मला ते मला दादानं शिकवलेला
हां हां.
मी किती हां मी सायकल चालवली मी एक सात आठ वर्ष सायकल चालवत होते. मग मला क मला किती एक आ ठवडा लागला आठवड्याभरात म्हणजे मी गाडी शिक
शिकला हां म्हणजे कसं तुम्हाला सायकल येत होती त्यामुळं ते बॅलन्स वगैरे तुम्हाला सांभाळता आलं असेल.
होय होय बरोबर तसंच झालं ते. म्हणजे जरा अंदाज होता ना
त बघायला पाहिजे कारण सायकलच मेन बे सिक येत नाही त्यामुळं थोडं अवघड हो
हां हां. पण आपलं ट्राय करायचं
हम्म नाही ट्राय तर केलंच पाहिजे, तर काय आयुष्यात ट्राय केल्याशिवाय तर काय येत नाही. प्रयत्न तर करायलाच पाहिजे. मग ते येईल की नाही ते पु ढची गोष्ट आहे. पण शिकायला तर पाहिजे शिकत शिकतच तर माणूस शिकणार ना?
होय ते तर आहेच.
हां आणि काहीतरी वेगळं करून बघायला पण पाहिजे. नाहीये तेच तेच रुटीन म्हंटलं तर कसं होतंय बाहेर कुठंतरी जाय च म्हणलं म रिक्षा करा परत तिकडून येताना परत रिक्षा. असं येतंय वेळ जातोय ना येण्या जाण्यात आणि मुलाने सोडायचं म्हणलं तर ते पण बरं पडतंय. सगळं मिस्टरांच्या वरच म्हटलं तर म त्यांना लोड पडतंय ना जास्त. म परत मुलांना थोडा मग त्यांना होत नाही ते. ऑफिसच्या टाइम मध्ये शाळेचा टायमिंग वेगळा आणि त्यांच टाईम वेग ळं पडतंय.
हा ते तर हायच!
त्यामुळ आम रिक्षाला आता कस रेट वाढवलेत ना सगळे. रिक्षावाल्यांनी पेट्रोल वाढलय म्हणतात! अ गॅस वाढलाय! त्यामुळे ते रेट वाढवायला लागले असं असं केलं मग जास्त घ्यालागलेत तरी असेल आता मागच्या वर्षी सातशे घेत होते, आता आठशे किंवा नऊशे तरी घेतील महिन्याला मग तेवढं पेट्रोलमध्ये जाईल एक दोन तीन महिन्यात गाडी पळल म्हणजे, मु मुलग्याला तरी सोडून येऊ शकते ना आपण एक
होय आणि बास होते तेवढं.
हां.
आता तस रिक्षा नेताना रविवारची सुट्टी च ते आहे सगळंच घेणार ना एकत्र?
होय सगळंच घेतात ते. तवा आपले येन जाण पण होते आणि आपल्याला शिकायला पण भेटते. बघू आता ट्राय करायचं म्हणाले, बघू कधी आता दिवस चालेल हा हां. ठेव का मग!
हो हो चालतय.
हा बाय! हा.
वास घेणा